हॅलो, हा बोला
हा मॅडम रेकॉर्डिंगच आहे कॉल
हा रेकॉर्ड होत आहे.
हो-हो-हो काय चाललंय काय करताय.
घरीच असते पाऊस आहे तुमच्याकडे
नाही. आता सध्या ऊन पडलंय थोडं आज तीन दिवसापासून पाऊसच होता. तुमच्याकडे
आमच्याकडे पण नाहीये तीन दिवसापासून नाहीय ऊनच आहे. तीन दिवस झालं पाऊस नाहीच आहे.
अच्छा आणि कुठं राहतात तुम्ही
मी राधानगिरी तालुका बारडवाडी गाव माझं
अच्छा-अच्छा मी पुण्यात
हो का पुण्याला ज जॉब-जॉबला आहे का
हम्म
ह हां.
माधी ुरा्याचे पण पुण्यात जॉब निमित्ताने
हा हा.
आमच्याकडे आळंदीची दिंडी होती ना आता
होती काय? हा हा.
कालच देंडी गेली ना आळंदीची ज्ञानेश्वर माउलींची
हा हा.
पंढरपूरला जाते बघा
हा माहती आहे की तिकड त्या हिला. हम्म, कोणती नदी इंद्रा नदी
इंद्रायणी हो मग त्या-त्या ब्रीजवरूनच दिंडी जाते ना
हा-हा हां
तर नदीवरचे सगळे पूल बंदच होते ना.
मग ते कुठून गेली दिंडी मग.
दिंडी तिथूनच गेली पण वारकरी सगळे नाही जाऊ शकले फक्त दिंडी सोबत. पन्नास वारकरी सोडले त्यांनी त्या पुलावरून कारण नदीला खूप पूर आलेला आहे आणि. तिकडचे वारकरी आळंदितले इकडे येण्यासाठी म्हणजे चरोलीकडे प्रस्थान करण्यासाठी तो पूल आहे ना. ववरचा इंद्रायणी. तर त्या पुलावरून मग पन्नासच वारकरी दिंडी सोबत सोडले आणि दुसऱ्या रस्त्याने त्यांना आळून दथून. म ायरेक्ट पुण्यात काढलं असं केल बाकीच्या वारकऱ्यांना हा दिंडीचा मार्ग नाही चुक चवला त्यांनी कारण कि ते पॉसिबल नव्हतं ना एवढ्या वर्षाची परंपरा हा तर मग पन्नासाच वार करी सोडले त्या पुलावरून आणि त्याचं पण काम मु जरा व्यवस्थित आहे आणि बघितलं त्यांनी तीन दिवस पूल बंद होता..
हम् हम..
तिकडचे लोक इकडे नाही इकडचे तिकडे नाही..
इंद्राय नदीला कधीच पूर येत नाही ना..
नेहमी येतो दरवर्षी येतो पुलापर्यंत पाणी येत मॅडम
येतो म्हणजे असं कुठ तरी ऐकलं होतं मी आमच्या इथे जात.. ना अस म्हण ते आळंदला ते लोक म्हणत होते की इंद्राई नदीला कधीच महापूर येत नाही..
नाही तसं नाहीये येतो की पुलापर्यंत पाणी येतं भरगातच वाहत य ती मध म अ जसं पाऊस आला ना तसं नदी वर्गच वाहते.. पण ना ह्या वर्षी जरा जास्तच पाऊस पडला चारच दिवसामध्ये महिन्याभराचा पाऊस पडून गेला पुण्यात
हम्म.
त्याच्यामुळे.. आता नदीला भरपूर पूर आला ना आणि नदीलाच काय खडक वासला धरणपण शंभर टक्के भरून गेलं.. हो शंभर टक्के भरलं काल परवाधच मऊजे ना
हा ह..
असं आहे तर आता काय पुण्याला तीन दिवस सुटी होते शाळांना वगैरे
हा-.
काय मुलं घरी त्यांच्या एक्झाम पण पुढे ढकलल्या गेल्या..
हम हम.. तुमची मुलं तुम्ही वेगळेह का. हा मुलं तुमची मोठी असतील.
हा माझा मुलगा सातवी ते.
म्हणजे माझा माझी पण मुलगी सातवेल आणि मुलगा आता सहा वर्षाचा.
अच्छा अच्छा नाही मला एकच मुलगा आहे तेच त्याचे एझाम. पुढे ढकलली सगळं ते पाऊस.
पावसामुळे. होय आमची जाऊबाई आहे ना पुण्याला इंजिनिअर आहे ती मग ती तिन टेट. लावलेला ते नदी म्हणजे. आपल्या तुमच्या रस्त्यावर भरपूर पाणी आलेलं अस ते वाहनं जायला. नव्हती असं ते त्यामुळे ते थएटस मध्ये पाहिले ना मी.
हो हो हो खूप बापरी एवढं पाणी ना पुण्यात.
ते जरा असं म्हणजे थोडा ज द एकसारखा दोन दिवस जरी मुसळधार पाऊस लागला तरी पाणी येत असेल ना तुमच्या पुण्यात
हो हो हो पाणीच इं इतकं पडतं ना कि ते स्टॉपच नाही होत थांबायलाच तयार नाही पाऊस चालू कंटिन्युअस चालू असतो ऊन बघायला भेटलं नाही आम्हाला. आता आज कुठे ऊन पडलेय काल पाऊस नव्हता पण ऊन सुद्धा नव्हतं.
नुसतं असं वा ढगाळ वातावरण काल पण आमच्याकडं पाऊस नव्हता ऊन होतं म्हणजे वातावरण पण ढगाय नाही असं आज ऊन पडलंय असंच कार वातावरण आमच्याकड होत इकड हम्म.
मग जरा ऊन वगैरे दिसलं थोडं बरं वाटलं. चार दिवसापासून नुसता पाऊस नुस
पाऊस पाऊस एकसारखा पाऊस असला की कंटाळा पण येतोय. नुसता पाऊस किचकीच बाहेर पाणी सगळीकडे पाणी.
सगळीकडे पाणीच पाणी आणि त्या पाण्यात ओल होत जायचं अजून कामावर काय.
हम्म हम्म, कुठ कुणीकड आहात जॉबला.
इथंच आम्ही दिघी साईडला आळंदी साईडलाच आहे ना. नाही इंजिनीयर नाही मी टीचर आहे.
टीचर आहात होय हम्म हम्म. कोणता कोणता विषय शिकवता मग मुलांना?
तर आम्हाला सगळे विषय शिकावे लागतात प्राथमिक साठी आहे ना.
प्राथमिक आहात होय मग सगळे विषय शिकवाय लागतात. पहिली पाासून चौती पर्यंत काय?
हो.
इंग्लिश मिडियम का मराठी?
मराठी मीडियमध्ये एकचूल्ली पी सी एन सीच्या स्कूलमध्ये.
हा.
पी एम सेन सोळा नगरपालिका.
आहेसा होय आणि प्रॉपर गाव तुमचं कोणतं?
प्रॉपर गाव धळे.
धुळ्यातुन पुण्यात हेज्यासाठी जॉब साठी.
हा दोघांच्या जॉब इकडे आहे ना मिस्टरांचा.
म्हणजे राहायलाच पुण्यात आलाय काय?
हा मी इकडेच आता घर वगैरे सगळं.
हा हा.
गावाकडे कधीतरी जाण होतं वर्षातून जॉबमुळे सुट्ट्या नसतात काही नसतात.
सुट्टी मिळाली तर उन्हाळ्याच्या ह्याच्यात जायच.
उन्हाळ्यात ह उन्हाळ्यात किंवा दिवाळीची दिवाळी तीन चार दिवस असते.
तेवढेच मग दोन दिवस मग तेवढच दिवाळीतून चार दिवस जाऊन यायचं धुळ्यातून.
हा मग काय करायचं.
हम्म हम्म.
तुमचं गाव कुठलं आहे प्रॉपर?
प्रॉपर माझं बाराडवाडीच.
आणि राहता पण तिथंच का?
तिथंच हो तिथंच.
अच्छा.
हम्म.
तुमच्याकडे पाऊस काय म्हणतो?
पाऊस आता होता भरपूर या चार दिवसात नाहीचाय आहे म्हणजे ऊनच पडले. आता आम्हाला पावसाची जास्त हे हाय आणि आता कारण आमच्या शेतातले काम चालू होतात ना.
भात लावायचं हे क नाचणा लावायचा.
हम् हम् हम् श म्हणजे तुम्ही घरी शेती करतात का?
हो मी गृहिणी च आहे.
अच्छा आणि मिस्टर
मिस्टर कॉन्ट्रॅक्टर आहेत. ते घर बांधतात गिलावा, फरशी, सगळे करतात काम
ओके कॉन्ट्रॅक्ट घेतात.
हम्, घराच कॉन्ट्रॅक्टच घेतात पूर्ण.
हम्म हम् हम्म
हम्
चांगलंय मग आणि जॉईंट फॅमिलीमध्ये राहतात
हो नाही जोईनच आहे. आठ, आठ मेंबर आहेत फॅमिलीमध्ये आम्ही चौघ आणि दो चार दोघ सासू सासरे धरून आणि दीर जाऊबाई
बापरे भरपूर लोक येत.
होय
ह आमच्याकडे नाही असं इकडे पुण्यात छोटी छोटे कुटुंब आणि त्याच्यात दोन दोन, तीन तीनच जण आपला आपला परिवार.
तेवढा तेवढा छोटा छोटा हो मोठ मोठे नसते तिकडे तुमची सासू सासरे कुठ असतात
ते गावी.
धुळ्या, तुमची धुळ्याला मग शेतीत तेन असणार की हम्म
करतात
हम येतात काय कधी पुण्याला?
वर्षातून एकदा येतात ना जेव्हा आम्हाला सुट्या असतात, कारण आम्ही पण घरात नसतो दिवसभर मुलाची क्लासेस मुलगा पण आता बऱ्यापैकी मोठा आहे त्याच्यामुळे ते दिवस इथं राऊन राऊन कटाळतात. वर्षातून कधीतरी येतात सुट्ट्या वैगेरे बघूनच येतात.
हम्म
हप्ते दोन हप्ते राहतात आणि जातात.
हा हा हा
आपण पण काही लग्न वगैरे असलं काही काम असलं महत्वाचं तर जायचं हा हा असच, गावी पण आहे ना घर. आहे आमच गावी.
हा हा
इथ आम्ही घेतलं, तिथं सासू सासऱ्यांचं.
हा हा आता तुम्ही आता पुण्यात सेटल झाला म्हट तिथे घेतला आचीला
हो इकडे पुण्यात. इथच आप
हम् तेच कि तुमची आता तुमची शाळा, तुमच्या मिस्टरांचं काम म्हणलं त्यामुळे तिथं सेटल तिथ सेटल झाला ना तुम्ही हम् -
तिकडे काम
होय होय की मग तुम्ही दो दोघच तुम्हाला जाऊबाई तेन कोण नाही?
जाऊ आहे ना ती गावाकडेच आहे.
ती तुम्ही थोरली का ती थोरली?
ती थोरली मी छोटी.
हा हा ती गा धुळ्यातच असते काय स सासु सासऱ्यांच्यापेक्षा
हो हो सासू सासऱ्याजवळ नाही राहत ती ती पण वेगळीच राहते पण तिथंच राहतात तसं म्हणजे सससरे गावी आहेत आणि ती प्रॉपर धुळ्यामध्ये असं
हा हा असस
हो मग ते कधी आले बाजाराला वगैरे तरी येतात तिच्याकडे.
हा हा मग ती म्हणजे त्या सासु-सासऱ्याना सांभाळते
हा ऍक्चुली ती पण बाहेरच होती
हम्म
हा जम्मू साईड ला होती ती जम्मू काश्मीर तिकडे
हा हा
हो आता ते रिटायर झाले ते दादा मग ते गावाकडे गेले
हा हा हा
आणि मुलं पण मोठे मोठे त्यांचे कॉलेज वगैरे शिक्षण तर ते मुलींना शिक शिक्षण चांगलं नाही ना तिकडे ज्या मुला वगैरे येते जरा मुलींचं
हा
म्हणून तिकडं धुळ्यात
मग मग आले मग इकडे गावीकडे मग तिकडेच मुलांना कॉलेजमध्ये वगैरे घातलं त्यांना
हम्म
आणि आता तिथंच आहे मग
हम्म हम्म
हम्म असं आहे तुमची जाऊ वगैरे तर तुमच्यासोबतच राहते म्हणा
होय आता वर्ष पाच सता आठ महिने झालं तर जे लग्न होऊन
अच्छा म्हणजे तुम्ही मोठ्या आहे होय
होय मी मोठी मुलगी मोठी सातवीला आहे मुलगा सहा वर्षाचा इंग्लिश मिडियमला घातला आहे त्याला
अच्छा
तीच बाहेर आहे सेमी इंग्लिशला घातलंय तिला दोघं पण बाहेरच आहेत शाळेला गावात नाही
अच्छा एक मिनिटं मला कॉल येतोय
हम्म हम्म
मी थोड्या वेळाने करते तुम्हाला हम्म हो हो हो
तुमचा एक कॉल उचला मी तुम्हाला लावते काॅल